हॅलो. नमस्कार येतोय आवाज हो हो येतोय. बोला काय म्हणता आज ह का जेवण वगैरे मी एकदम मस्त
हो नाही स्वयंपाक झाला जेवण बाकी अजून
अच्छा काय बनवलं लंग
आमच्याकडे कसं थोडं अ आज आम्ही अ आपली हि बाजरीची खिचडी असते ना
पाजरीची खिचडी मी तर फर्स्ट टाईम ऐकलं
फस्ट म्हणजे तुम्ही अ छान लागत ती पावसाळता अशी गरम गरम
अच्छा कशी बनवता
अ बाजरी म्हणतेे आपली अ आपण थोडी हे करून घ्यायची भिजत टाकायची
हम् आदल्या दिवशी का
अ नाही आपल्या दिवशीने करायच्या एक तास पहिले
हम्
बाजरीेची अ म्हणजे खिचडी आपण जस आपण मसाले भात करतो ना आपला ह सेम तशीच प्रोसेस आहे त्याला पण म्हणजे टोमॅटो कांदा
हम्म
ते सर्व म्हणजे असे बारीक बारीक कट करून बटाटे टाकू शकतो आपण लसूण वगैरेभलं ते पूर्ण असे कट करून घ्यायचे बाजर हो हो
हम्म हम्म
त्यानंतर म्हणजे अ सर्व अस सर्व आपल्याला ज्या काही पालेभाज्या आवडतात सुद्धा आपण त्यात टाकू शकतो
हम् हम्
अ टोमॅटो झाला कांदा झाला अ हे सर्व कट करून ते आपल्याला परतून घ्यायचं पहिले
हम्म
आणि त्यानंतर जे आपण भिजत घातलेली हराती बाजरी ती टाकायची आपण तिकडही मध्येही करू शकतो किंवा मग पण त्याला कुकरमध्ये ह शिट्टी व दोन दोन ते तीन शिट्ट्यात होऊन जाते छान आहे ती पण म्हणजे त्यात जर आपण समजा एक कप बाजरी घेतली ना तर ती कमीत कमीत सहा ते सात तासासाठी भिजवली पण मग आपल्याला जर लगेच खायची इच्छा असेल तर आपण ते एक ते दीड तासातही भिजून करू शकतो छान लागते त्यानंतर त्यात एक हो व्यवस्थ धून वगैरे घ्यायचे त्यानंतर अ एक ते दोन तास सहज भिजूनच ठेवावं लागतं ते
बरं.
एक कप बाजरी मध्ये आपण.... अर्धा कप मुगडाळ टाकू शकतो म्हणजे चव छान येते त्याच्याने मिक्स
अच्छा आणि अ दोघा जणां दोघा जणांना करायच्या असेल तर कि तती बाजरी घ्यावी लागते
अ दोघा जणांना, करायचे असते. तर आपण अ अर्धा म्हणजे, अर्धा कपाला थोडं वर घ्यायचं. किंचित.
हम्म, हम्म, हम्म. बरं.
एक कप घेतले तरी, चांगले पुरेशी होत. काही अडचण नाही. वाया नाही जात ते.
हा. पण मग नाही आवडली तर, पहिले थोडीशीच करून बघेल मी.
अ नाही छान लागते. तुम्ही, म्हणजे अ आता मी रेसिपी सांगते. तशी तुम्ही ट्राय करा. किंवा मग माझं नाही समजली तर तुम्ही युट्यूब वर तरी बघा. पण छान लागते ही. म्हणजे अशी पावसाळ्यात. आणि बाजरी ही, शरीरासाठी खूप चांगली असते, खायला.
हो. मी पण कंटिन्यू, बाजरीची भाकर करत असते.
हो. त्यात आपल्याला एक कप कांदा चिरलेला. म्हणजे टाकू शकतो. एक अ टोमॅटो, बारीक चिरून. लाल अ लाल मिर ची. किंवा म हिरवी मिरची, अशी सुद्धा छान लागते.
अच्छा. नाही आम्ही अ नॉर्मल खिचडीला म्हणजे तांदळाच्या खिचडीला ना, आम्ही अ मसाला टाकतो. आपला अं. हे, काळा मसाला. आपल्या घरी बनवलेला. हां, त्याची बनवतो. कांदा - लसून नाही. काळा, आपल्या घरी बनवतो ना, मसाला आपला.
हो, हो, हो, हो. तिखट. लाल- तिखट मसाला. हो, हो. छान लाग ते तुम्ही करून बघा. आणि बाजरी म्हणजे आरोग्यासाठी, खूप महत्त्वाची आहे. अ बाजरी जर आपण, कंटिन्यू खाल्ली तर, आपली हाडे मजबूत होतात. रोग प्रतिकार शक्ती ही वाढते.
हो.
म्हणजे, बाजरी हे एक म्हणजे, असं धान्य आहे. कि अ म्हणजे, आजही गावातले लोकं. आवडीने बाजरीची भाक रिच करून खातात. बघा. गव्हाच्या पोळीपेक्षाही, बाजरीेच्या भाकरीला खूप म्हणजे, मोठं प्राधान्य आहे.
हो.
शरीरालाही भरपूर ऊर्जा मिळते. त्यानंतर पचन पक्रिया- प्रक्रिया ही सुधारण्यास त्याची मदत होते. म्हणजे बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण
हम्म.
हम. बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, ना. म्हणजे आपल्याला, अ असं पोट, असं भरल्यासारखं वाटतं. आणि एकदम हलकं- फुलकं वाटत असं.
हो.
ॲसिडिटीचे वगैरे काही त्रास होत नाही त्याच्याने.
हो, पचायला एकदम हलकी असते ती.
हो. ज्वारीची पण छान असेल. ज्वारीने सुद्धा म्हणजे, वजन अ नियंत्रित होत आपलं. बाज अ ज्वारी कशी, खायला थंड असते ना.
हम्म.
ज्वारीचेही भरपूर फायदे आहेत. पण मग बाजरी तर सध्या जास्त करून अ हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर, बाजरीचं प्रमाण भरपूर जणं खूपच म्हणजे, बाजरी खातातच. सर्व लोक.
हो. नाही, मी तर उन्हाळ्यात पण. उन्हाळ्यात पण खाल्लेली. आता पण मला आवडते बाजरी, प्रकार. आणि बाजरी भाक लवकर होते. इकडे एका बाजूला, भाजी होत असली का? लगेच पटकन बाजरीची भाकरी होऊन जाते, दुसऱ्या बाजूला.
आमचं कसं म्हणजे हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा बाजरीची खिचडी करतोच आम्ही.
अच्छा, बघेल मी करून छान वाटली मला रेसिपी.
मसाले मसाले भात न करता अ खिचडीच करतात असं बाजरीची छान लागते.
हो.
हाडे मजबूत होण्यास मग खूप चांगली मदत होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्व म्हणजे अ उपयुक्त आहे बाजरी.
हम्म
त्यानंतर ब बाजरीचे हे पण करता बघा, खूप जण म्हणजे आम्ही पण करतो. बाजरीमध्ये ज्वारीचं पीठ टाकून किंवा मग थोडं गव्हाचं टाकून ते थाली पिठ कांदा घालून
ते नाही माहिती मला.
हा ते पण छान लागतं मिक्स पिठाचे ना म्हणजे अ मिक्स पीठ घ्यायचं आ
पीठ अ हा हा हा
बाजरीचं, ज्वारीचं त्यानंतर तुमच्याकडे जर मक्याचं पीठ असेल तर ते एक टाकू शकता.
हम्म गव्हाचं
त्यानंतर थोडं गव्हाचं पीठ, हे पीठ मळु म्हणजे मळण्याच्या आधी त्याच्यात मीठ, मिरची अ आपलं थोडं हिंग, हळदी आणि लसूण आणि हिरवी मिर चीची पेस्ट आहे ना ती टाकायची. त्यानंतर लाल तिखट टाकून ते पूर्ण म्हणजे पीठ मळायचं आणि त्याचे एका रुमालावर हाताने ते थालीपीठ सारखं थापायचं. ते पण खूप छान लागतं, कांदा टाकून.
हम्म.
छान आहे म्हणजे मुलांना पण कसं नवीन रेसिपी ते दिसते अन खायला येते म्हणजे आवडीने खातात आणि म्हणजे त्यांच्याही आरोग्यासाठी तेच फायदेशीरच आहे.
अ हो बघेन मी करून, हे दोघी रेसिपी मला नवीन वाटल्या.
आणि आवडी म्हणजे आवडीने खातात त्यांना नवीन काहीतरी स रोज ते पोळी भाजी कंटाळून जातात ते पण.
हो
आणि बऱ्याच अशा गोष्टी आहे की त्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण आज कालचे मुलं असले किंवा मग अ काही जण आपल्यासारखे जंक फूड वरच जास्त अवलंबून असतात.
हो
म्हणजे त्याच्यातून पाहिजे तितकं पोषण मिळत नाही ना, हम्म हम्म.
हम्म माझी मुलगी ना बाहेरचही खात नाही चांगलं आणि घरचंही खात नाही. तिला म्हणजे असं घेऊन असं पाजावं लागतं, चमच्याने खाऊ घालावं लागतं. त मांडीवर घेऊन नाही का, लहान मुलांना पेज करतो, तसं पेज टाईप करून, खाऊ घालावं लागतं.
नाही छान आहे, तुम्ही दोन्ही बघून अ ट्राय करून बघा छान लागतं दोन्ही पण. आरोग्यासाठी कस आपल्याला म्हणजे पौष्टिक अन्नच एकदम महत्त्वाचं आहे.
हो.
आपण जर पौष्टिकां्न घेतलं पोषक आहार घेतलं तर म्हणजे आपल्याला आरोग्याचा म्हणजे चांगला परिणाम होतो आजार वाढण्याचे प्रमाण कमी होतात.
हो.
त्याचबरोबर आपण आपल्या आहारात म्हणजे चांगल्या आरोग्य राहण्यासाठी हिरव्या भाजीपाल्या किंवा मग अनेक प्रकारची कडधान्य हे म्हणजे याच्या भाज्या खाल्ल्याच पाहिजे दूधही पिलंच पाहिजे.
हो. ह
दररोज म्हणजे नियमित व्यायाम किंवा योगासने किंवा मग तुम्हाला जात नसेल तेवढं जमत. तर तुम्ही जेवणानंतर कमीत कमी एक तास तरी चाललच पाहिजे.
हा शत पावली केली पाहिजे.
शत पावली केलीच पाहिजे आणि म्हणजे पुरेसं पाणी हे आपल्या शरीराला. कमीत कमी सात ते आठ तास शांत झोप घेतली पाहिजे.
हो.
आणि शरीरासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे का वेळेवर जेवण करणे आणि घरचे ताजंच अन्न खाणे.
हो. आता मी तर म्हणजे पावसाळ्यामध्ये बाहेरच पण खाणं टाळलं पाहिजे. बाहेरच खूप तेलकट वगैरे असतं आणि ते व्यवस्थित बनवत नाही हो आणि कस पावसाळ्यामध्ये हो आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कसे जम्स जास्त त्यावर नसतात. आणि असले पण तर ते उन्हाने कसं जास्त पसरत नाही इकडे तिकडे आपल्या घामावाटी निघून जात ते सर्व पण पावसाळ्यामध्ये कसं होत ते सर्वच आणि लवकर भाज्या खराब होतात लवकर. अन्न खराब होतं या दिवसात म्हणून मग ते सर्व ताजच खाल्लं पाहिजे.
कारण कसं ते तेल कसं वापरता पाणी कसं वापरता म्हणजे एकदम म्हणजे त्याची ते खायला प आपण थोडस बघा हॉटेलमध्ये खायला जरी गेलो कुठे बाहेर फिरायला जाल्यानंतर तर लगेच आपण आजारी पडतो.
हो.
कारण आपण घरी जेवढी काळजी घेतो आपण म्हणजे स्वच्छतेने अ अन्न म्हणजे धुऊन. स्वच्छ पाण्या ते पालेभाज्या धुवून किंवा गरम पाण्यामध्ये थोडं उकडून. तसं करतो तसं ते नाही करत ना.
हो.
आणि पाऊस पडल्यामुळे बघा पाले भाज्या झाल्या किंवा मग फळे याच्यावर पटकन म्हणजे अशी कीटकनाशक पसरण्याचे हे असते.
हो.
आणि ते आपण जर न धुताच खाल्ले तर आपल्या आरोग्यावर पटकन परिणाम होतो त्याचा
हो खूप लवकर परिणाम होतो. लहान मुलांच्या आणि म्हातऱ्या माणसांच्या वयस्कर लोकांच्या खूप लवकर परिणाम होतो आरोग्यावर
हो हो ना. ओके चालेल ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो हो हो ठीक आहे.
धन्यवाद.
हो.